हालाला
हा बोल अजून काय त्या दिवशीचं छान आलं तुमचं वटपौर्णिमेच वटपौर्णिमेचे फोटो
हो हो हो त्या ना मग ते सरांनी काढले ब
हम्म
सरण
तुझ छान आलं एकदम
हो काय त्यास ला
स्वात स्वातीपेक्षा तुझी चॅनल ती साडी उठून दिसत होती हो हो
हि ना मोना न घेतलेली ती साडी केली ना तिला
हा हा नाही तुला उठून दिसत होती हो माहितीये ना तू घातलेलीस ती
ज म स्वातचे आहे
साथीची लग्नत
लग्नातली काष्टा गाठलेली सारख लागले आई हे गाला हे गाला माझी नेसायची आहे ना तुम्हाला नेसलाच नाही आणि मॅचिंग झाला ब्लाउज तो
आणि मिऱ्या बिऱ्या मस्त बसल्या हो
हो माझं दिसच हो ना ते स्वातीचं कस अरे ते मला एवढं येत नाही का दुसऱ्यांना नेसवता दिीफा तू कस नाहीसचवतेस तस तर येत ना
हा नाही तुझी छान बसली होती
अच् ह मला पण ते गळ्यातलं कानातलं काय काय दिलं ना घालायला
हो तेच ना ते छान सूट झालं होत सूट झालं होत तुला ते
ते कानातलं पण कानातलं केवढं मोठं होतं
नाही चांगले वाटत होते
सरणी नंतर काले नाही केलं ते आधी घरातून निघता ना तिघींचे घ घरातून निघताना माझे स्वातीचे आणि आईचे कल्पताच्या
हा हा
तिघांचं एंट्री कर ताना आई म्हणत्या तोंड आवळून धरलात तुम्ही हसतच नाही
कोण म्हटलं, नाही
नाही व्हिडिओ पाठवल नाही काय ते आं
नाही नाही व्हिडिओ नाही फक्त हेच पाठवले फोटोच पाठवलेत नाही पाठव, पाठव नाही भारी आले पण ते फोटो मस्त आले एकदम तुझं सिंगल नाही काढलास काय?
काढलेत ना कितीतरी काढलेत सिंगल.
हम् ठेवून द्यायचंस डी पी ला तोच.
मला डी पी ला ठेवता येत नाही ना ते कसं अ ते डीपीला कसं ठेवायचं ते का
तिथं व्हॉटसअप मध्ये ऑप्शनला जाऊन
हा
हा तिथं वी असतय ना तुझं वी आलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं हाय आणि तिथं फोटो ठेवायचाय.
हो काय.
हम्म
हा ते बघायला पाहिजे एकदा ते एक ट्राय करून
तेच ना
मामाला बरं नाही काय?
हा बरं नव्हत आता बरेच दिवस
काय झालं होत?
काय माहिती ताप बी प आलेला त्याना आता म आता तिकडं जायचं बोलतायत शुक्रवारी. जाईन. मग तिकडल्या तिकड जाईन रैवारी काय पप्पा पण कुठं जाणार आ
तेच
हो काय बेळगावला म्हणून म्हणे काय तर मेळावा हाय तिकड जाणार आहेत हे असंच फिरत राहतात बाई
नुसत काय. मी घरात
ओके, म तिकडून आल्यानंतर तुम्ही जाणार सोमवारी. बापरे
मला लोका ए असं राहायला नाही आवडत ग दीपा ते कसं तर वाटतं ते म मा बघ ना आता शुक क्रवार, शनिवार, रविवार, चार दिवस कुठं या
म शुक्रवारी आए, शनिवारी आंटी कडं रा शुक्रवारी सुट्टी असणार, तिला सुट्टी असते न शु
शुक्रवार ची सुट्टी असते. मला काम सोडून ते बसायला नाही आव डत ते कसं तर वाटतंय.
तेच न म कशाला एवढं लवकर आलीस? म श
बघ ना उगचंच डोकं खालतात पप्पा पण, नुसतं मला जाम चिड येते. पण काय, नाहीतर काय? अजून आट दिवस म्हणजे बघ ना? आज तर बुधवार ना? सोमवार सात दिवस, सा दिवस
मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. बेळगावला म मॅडमकडं जाणार आहेत काय?
नाही तिकडं नाही त आपला मेळा वेगळा असल, कुठं ते आपलं समाजाचा.
हम्म हम्म.
हो. बहुतेक नरेशच ठरलं वाटतं?
ठरलं.
बहुतेक, पप्पांच्या विचार आलता मुलगी त्यांनी दाखवलेली.
होय काय? गुणबिन जुळे काय विचारत अस
ते नाही सगळ तिची ओटीस भरली ते म्हणजे, तेच असेल ना?
हा मग झालं असेल, ठरलं असेल, सुपारी फोडली असल. हो का? होय काय?
हम्म. आता काय नरेशला पगार पण आहेत, भरपूर काही नाही टेन्शन.
हो आणि आता यांचं सगळं
मग तिकडचं पण घर झालं त्यांच इकड पण ब्लॉक झाला, टू एज
तेच ना हिकडे पण येऊन, हिकडं नाही दिलं ना भाड्याने अजून?
नाय ते पण हाय अजून भरपूर इस्टेट हाय घे. त्यांना काय इस्टेट भरप पुरे हाय घे त्यांचं काय
तेच ना.
ची शेती वेती सगळंच हाय ना, त्यांचं काय.
हो मग म आता ते तिथंच थांबतील इकडे कशाला येतील.
पुण्याला थोडे दिवस राहतील, त्याच एक हो. पुण्यालाच आता इथं काय एवढं नाही आता थोडंस सामान घेऊन गेलेत ना, आता मध्ये आलते तेव्हा. ट्रकणे.
तेच ना, म आता काय पुण्याल्याच थांबतील.
ते तिथं थांबणार तेथे आता कुठाय हाईत बघायला पाहिजे, फोन आ तिथंच बघायचंय.
गुड्डीचं झालं वाटतं ना?
हो, तिज आलेला फोन काला वाटतं पप्पांना. अरे ती दोघांचे फोटो ठेवते, वटपौर्णिम पण पण हे केलं तिनं.
हो तेच ना.
स्टेटस ला बघितलं ना?
हो, मी पण बघितलं स्टेटसला.
तिने
तेच ना सांगायचं ना पप्पानी, असं फोटो बीटो लगेच ठेवत जाऊ नको
हम्म काय करतेत, दृष्ट लगल नाक ते सगळं कसं अस आपण चांगल्या मनान सांगतो, ते कसं
ते की
हम्म तर त्यांच्या हेच्यावर काय झालं पॅचप केलीत वाटतं, काय माहिती आता कसं? तिथंच हाय ना तिज्या रूम वर? आलेली काल. वटपौर्णिमाला वाटत
नाही रोयाचे नव्हते ते फोटो
मग पप्पाना काय फोन केला त धागा बांधायचाय मला म्हटलेले काय तर म्हणत होते
तर मग आले असतील दोघं नवरा बायको
काय माहिती तेच ना असू दे वय सुखी राहू दे बस एकटं जीवन बेकारच आहे
नाहीतर काय बाई एकटीच राहायची तेवढ्या रूम मध्ये हो तेवढं रु ती योगा करते ना
एकदम बारीक पण नाही म्हणजे
नाही योगा करते ती
हो काय
हम मला म्हंटली होती ना लावतेस का
हा हो का म काय बोलोल
नंतर काय मी मी नाही काय फोन केला म्हणलं नको आपल्याला नाही चांगलं वाटत नवरा बिवरा असणार आणि ते
काय करायला फोन हो का
हा
मग काय टेनशन नाही तिला
दुसरीकडे शिफ्ट झाली ना केरळाला मग यांना त्यांनी घरून काम दिलं
बरं झाले की ब चांगले झाले क
हो लॅपटॉप वगैरे दिलाय ना तिला
हे आपल्या शुभम व्यवहारला तसल्या लागू देवायच दोघांना पण
तेच नाही
तेच करतील का आणि कधी करतायेत बघू ते काय तेच ना तिचं पण अजून ना ते एक कुठला राहिलाय तिथ
हो सकाळी करत होती अभ्यास म्हटले मग नंतर तेवढ्यात ते टास्क चाल मग करते म्हटले
हा हा करू दे कम्प्लीट करून टाक म्हटले तोपर्यंत म्हटलं हे याच नादला लागू नकोस म्हटलं जास्त अभ्यास बघ म्हंटलं मी हा एवढं पैसे भरले पोरग्यानी टाइमपास म्हण नाही एवढं बोलल मी तिला एवढं पोरान पैसे भरले म्हंटले त्याला टाईम यायला हे करू नको म्हंटलं मी ह्याला टाइमपस म्हणून तुला दिलेला तोपर्यंत
नाय करेल ती
हम्म आणि वेळ आता भरपूरच आहे ना आता काही वेळ आम्ही पण नाही
तेच ना
तर ते जनरट असलं सकाळी गेल्यावर काय काम असणार तिला
तहीच नाही हो तेच नाही नाही नाही करा करा
हो तेच काय म्हत काय नाही काय नाही ते विकायचं आणि घरी इकडं बांधायचं म्हणजे तिथं नको झालंय मला आता
हो का आणि कोणाला विकणार
कोणाला पण तिकडे आ इकडे घ्यायचं म्हणतोय
आणि इथं कुठं घेणार
ते इथ या बाजूला तिकडेच
मग दे म्हणावं पैसे
तेच कि ते विकून तिथंच घ्यायचं म्हणते हम्म आणि एवढं दहा बार पंधरा लाख घातलेय ते
तेच नाही
काय करत्या करू दे बाई तिला काही बोलायचं नाही
ह तेच येडीच आहे खरंच येडीच आहे ती काय
काय आता कोण बोलत नाही भांडली तिथे कूणाशी आता काय कोण बोलत नाहीत
आता कशाला बोलतो
हा ते भांडण झालं म गांड तोंड एवढं केला आणि एवढं बोलला तर मग मी शिवीच देत नाही म्हणे
एवढं बिस्किटावरून केलं
मग तमाशाच घातला सगळं वाटलं नाहीतर काय बघ ना नाही तर काय त्यासाठीच चाललंय कस असत बघ. अरे हे रे काम तिकडे डोकं बसल की असं फिरतय व्हय ते डोकं
तेच की तिला म्हणाव ते विक घर आणि इथं रहा म्हणाव मग काकीकडं सध्या सध्या काकीकडं रहा म्हणाव मग इथं रहा म्हणा मग
ती सांगून ती ठेवून घेईल का ही
त्या घरात दुसऱ्या तोपर्यंत राहू दे सध्या तिथं मग
कुठं
बाजूच्या घरात
नाही नाही ठेऊन घेणार इथं ती करेल व्हय ती किती हुशार चाप्टर हाय माहिती हाय कणी ती ह त्यासाठी बोलते
डबा भर पीठ नाही देत
हम्म ते बघून मी म्हटलं काय नादाला लागत नाही मी तर त्या कुणाच्या कोणाला काय करायचं ते करा म्हणत्यात मग काय सोडून दिलंय सगळं बोर म्हणजे मला उगंच आलोय असं वाटाय लागलंय कंटाळा आलाय मला आता काय माहिती असंच असतं उन्हाळ्यात नुसत तर कशाला आणायचं मला मग हं रात्री मी तिकडे गेलो तिकडेच हो ते मी झोपले उठले तिथं गप्प फरशी फुसले गप्प कपडे धुतले जेवण केलं आणि मग इकड साडेबाराला आलो इकडं सव्वा बाराला बाराला आलो इथं जेवायला मग तिथनं भाकऱ्या घेऊन आलो हम्म होय काय म आत्ता जेवलो जेवले ते गेले लगेच पळालेत कुठं
व्हय खरं ह ह
म्हणून राग येतोय मला ते असं आवडत नाही असं मला कसतर वाटतय
किती मिनटं झाली ग
मी आता काय बघितलं नाही तू बघितलंस ते त्याच्यावर आलं असेल ना
थांब ना माझी ते स्क्रीन लावते हा थांब चेक कर थांब बघू दे
हा चालू ठेव मग ठेव मग ठेव हम् गा